हॅलो! काय करतेय दिदी? हा येतोय येतोय.
आत्ताच ज आता आली ग बाई!
असं का? तिकडेच राहायचं ना दिदी कशाला आली?
अगं बाई पाऊस येत होता.
पाऊस येत होता. बरोबर हे विसरणार आहे दीदी. शाळेमध्ये राहू का विचारते ती दिदी काय गोष्ट करते तू!
शाळेमध्ये काही तिथं
कॅन्टीन आहे का? हा ना काय गोष्ट करतेस होणा दीदी. एवढे पैसे आले नाहीत बई आम्ही आम्ही एवढे पैसे वाले नाहीत ना ग बाई.
अगं तू येणार होती का इथं धुळे्याला येणार होती का म्हणजे आली होती का?
येऊन फिरून येऊन गेले दिदी.
बाईग!
अगं सकाळी साडेसात वाजेला बसली. अ साडेसात वाजेला बसली मग किती नऊ पर्यंत उतरून गेली. संतोषी माता मंदिरला हा तिथं उतरली तिथला गोटवाले होते त्यांना म्हट ल, संचन सिचन भाऊांवर घेऊन झाला म्हटलं. ते बाई मला नाव पण आठवत होत लवकर म टलं जस तस बोलली, आ मग सिंचन का सिंचन भ बोलता येत नव्हतं. हा मग म्हंटलं तिथं गेली मग तिथं त्याच्यानंतर ना बाई तरी पण मी पंधरा वीस मिनट वेट केलो ओपन न्हवत. हा मग तिथं सिक्वेन्स प्रमाणे सगळे डॉक्युमेंटस लावले कागद पत्र लावले, म कागद पत्र तेवढ्यात कामले कामा लावून घेतलं.
हा.
रिकमा रिकमा लावून घेतलं मग म्हटलं ते आले ल क बरं झालं बाई काही क्यवरी वगैरे काढली नाही लगेच सबमिट झालं. हा मग माझी पण व्हॅलिडिटी लावून दिली ना मग मी.
हो ते अस व्हॅलेडिटी जोडताना मग मोऊन जाता बरोबर.
हा नाही पप्पांची लावली होती पण ते म्हणे तुझी अस तुझी पण लावून दे म्हणे मग परत झेरॉक्स केल मग लावली जमा केल त्यांनी फोटो काढला आता नवीन सगळ आलंल आहे बाई अपडेट तर विंडो मधून ते जे सारखे फोटो काढतात. हो ना लाईव्ह फोटो काढ तात ते फोटो वगैरे काढलागले ना मग सबमिट केल मग लगे तिकडे आली पुढ लगे रिक्षा आल्या होत्या बाई म्हटल बस स्टँड तर म्हणे वीस रुपये!
आवाज गेला का काय?
नाही ऐकू येत येत त्यांची मस्त चालते त्यांनी काहीतरी मोबाईल मध्ये केलं.
तू तुझाच आवाज मला मध्येच बंद झाल्यासारखा वाटतो!
गप्प बस ग! ते ते त्यांची मस्त चालू आहे बाई दोघांची हा
पण काही नाही हे केस थोडेसे विजले होते ना मग ते विचरत होती
अस का अग तिला रिमूव्ह करायला लावून दे ना बरोबर पाऊस पडला तरी
पाऊच पड ना ना तसाच रोज सारखा थोडासा
रिम् झिम रिम् झिम् चालू ये एकड-
हो बाई कधी कमी ए कधी जास्त चालूच आहेे तो.
हो ना ग तेच म्हटल चल बाई दिदी सोबत बोलून घेऊ. पाऊसा आहे का नाही? हेच ना
मग तू आमच्याच साखरु वाल्या मगशीशी पण बोलत जाणा
हो ना त्यांना पण कॉल करणारे मी पण मला कळत नाही काय बोलू त्यांच्याशी
बरोबर आहे.
मुली मुली मध्ये होऊन जा तयार आता त्यांच्यासोबत.
ती धनवंती ताईशी बोलली होती लगेच अजून कोणतरी सूरेखा ताई होती ति त्याशी अजून काय रीमा ताई अजून अजून एक कोण होती ग बाई
हा हा
ताई हा एवढच अस चार जणांशी अशी बोलली होती
मी सध्या दोन जणांसोबत बोलली आहे अ एक ते सुमित. त्यांच्या सोबत बोलली आणि एकच एक अजून कोणती तरी ताई होती ती चानसहीलीची त्यासोबत बोलली ती पण ते बोललेय की दिदी माझे कॉल कमप्लीट झाली बोणी लागणार अस म्हटलं. ठीक आहे म्हटलं चालेल मग काय बोल बोलण झाल नाही मग तुझ्यासोबत बोलतय आणि
हम्म्.
चांगलय
हो तेच ना.
अजून मंग अभ्यास कसा चालूये.
काय नाही चांगला चालू आहे बर का आज दोन तारीख येऊन गेली दिदी नऊ तारीख यायला टाइम नाही लागणार.
टायमच नाही लागणार ना.
बई होन या जुलैची दोन तारखे येऊन गेली मला तर त्याक विश्वास पण नाही होते.
वाटत पण नाही जुलै चालू झालंय असं ह.
अगे सांग ना मग काय झालं तिथं एवढं. त्याच्यात पण काही रडायचंस का हा सांग बस गप. बस मला सांगज तुमच्या सारखा बोलले का त्याच्यात पण जडतेच. ई दिदी लाग जा. अगं वई त्यांच ते कॉलेजचा ग्रुप होता ना.
हा.
अग द गे सर थोडे. मगरे ग्रुपमध्ये जॉईन के ते काय झालं. मोबाल दाखवाला गे आणि. मामाची मुलगी आहे तिला ऍड करून द त्यांनी.
बै का.
तिच्या्या ग्रुप मध्ये मग तिचे सर बोलतील म्हणून ते एवढी रडते. तेच ना म ते हकडनं होत नाही.
माग रंग करता येतो ना इतकी काबर रडतेय तिथं रडण्यासारखा काय बरं, हा. भेटायला येऊ काय बोलायचं, हा ना. एवढा काही विचार करते दिदीच्या चि्ठी मध्ये मोबाईल लिहन घेऊन जाय
हो ना दिदीकडून झालं म्हणा एवढं त्याच्यातधळतेच वेळी सारखी. मी का. हा असं पण सांगता येत बहिणीच ता, हा ना. ते, अस कोण विचारणारय एवढी. तीला. तिला सांगून देणार मी फोन लावून की तू रिमूव होऊन जाती थून असं. एवढे विचार करते, काय नाही ग निघता येत. क्लिक होऊन गेलं त्यांच्याने. ते ऍडमिट नाही म्हणून आपल्या करतायणार
अ तिलाच सांगून, तिलाच सांगून न्यायचं आणि अ ते ग्रुप रिक्वेस्ट एक्सेप्ट नको करू म्हणून.
हा तेच सांगावं लागेल तीला.
बाय माझी दिदी बी अशीच करते मय माझ हम्म, मीटिंग चालू राहिली का मध्ये मध्ये बोलायला करते.
हो का. सहापासून बंद. तेच ग बाई ती ते कायतरी करत होते दोघ जण आणि दोघ जण मस्ती मस्ती करण्यामध्ये दुसऱ्या चा नंबर ॲड होऊन गेला, आणि काय होत नाही एवढं तिथं का एवढं मोठ गुन्हा नाही केलाय तू. इतक्या हे करून राहिली, काय होन जात बाय मिस्टेक. मोठ्या मोठ्या कंपनी्यांमध्ये होऊन जात तू काय अजून स्टुडंट्स आहे एवढे वि विचार करते तिथ
ना ग बाई दिदी परमा संमक है बाय तेच ग बाई रडतेच आमची माऊ पण काय करत नय आमची माऊ.
तेच ना. काय चालूय मग दिदी बाकीच?
काय नाय मी व्यवस्थितये.
अस का? काय नाही बाई मी पण म्हटलं चल बोलून घेऊ?
हा.
कुठे आहेस तू? ह बोल लागली. हे काय आत
तुमचं चालू दया, बया मस्त्या.
अगं काय झालं? ते दिदीन तेच्या सरांना कॉल केला, माऊच्या
हा.
अरे! रिचार्ज नाही, दी तिच्या मोबाईल मध्ये
म्हणून, असं आहे. ती माऊला माहिती दि
माझ्या नंबरवर मास्तरला फोन करू का? अगं एवढा विचार. मी त्याला बोलते. तू उग
आज काय? काय मऊ एवढा विचार. करते आता पासून मला फोन कर, मी बोलून घेनार तेच्या सोबत. एवढी हे करते माझ्या त्याला समजावं, असं माझ्या बहिणीकडून झालं मनाव. आणि काय गं ऍडच झाला, ना नंबर रिमूव्ह कर काय? एकदा सांगितलं गेल तिला.
हा रिमुव्ह करता येतं ना.
एवढे विचार करते, मी ते गोळी दाखव. हा मला फोनच चालूय दोन मिनटं काय पण, कर तेच? काय बाई! खरं नाही यांनच तेवढी काय नाय बोलना दीदी काय तर हा? जाऊदे बाई! मी साईडला निघ नाई ग बोलणार, मी साईडला निघते. यांच काही संपणार नाही दोघं, तिघांचं.
मावशी दाखव काय चालोय दीदी काय नाही? बाई! पाऊस बंद झालाय, गॅलरीमध्ये फिरते त्यांच चालून राहिलंय.
ह.
सर असं सर तसं हे चालतय? त्यांचं.
काय ना बा माझं पण बरोबर नाही, शाळेतून निघाली तेव्हाच पाऊस चालू झाला. कुठं इ इकडं थांब तिकडं थांब, थांबत थांबत आली. आणि आज पांढरा ड्रेस, पण घातला होता. तर पांढरा ड्रेस पण खराब होऊन, गेला सगळा.
हा गं बाई माती मातीचा. तेच ना काय नाही? गं बाई मी आज आली होती. मग लगेच तिथून सिंचन भावानवर बसून घेतलं रिक्षावाल्या वीस रुपयं देवून दिल.
हम्म!
मग लगेच बस स्टँड चाली गेली, मग तिथून लगे नाशिक गाडी लागलेली होती, मस्त पैकी
हा.
गुण येतं होतो,
हा बर.
एकदम भारी बायपास डायरेक्ट टेन्शनच नाही त्याच्यामध्ये बसली आणि
तर बायपास गाडी मध्येच बसायच.
हा अगं हे सगळ सगळे जवळ थांबत हो ते खूप टाइमपास करतात इरेटेड होऊन जातो.
हा.
हे चांगलं आहे ना आपण कसं बायपास यायच्यात बसलं टेन्शन नाही राहत.
हम्म ते एक ठिकणी ते काय म्हणतात ते काय कोणसं गाव आहे वगैरे दोंडायचा. तिथं थांबतेेत काय वाटत तिथं थांबतेेत काय वाटत नाही. पण ते बाकीचे खेडे बिडे तिथं पण थांबते हम्. हा जास्त करून थांबत हम्म बरोबर.
सगळी एक बायपास होती ना असं थांबलीच नाही कुठं.
हम्म.
हम् लगेट एक वाजेपर्यंत तर घरी येऊन गेले.
हम्म. तेजबाई म्हटलं दिदी आली का नाही आली म्हंटल फोन बी केला आणि म्हटलं.
आले होती सकाळी आले लगे निघून आले होते.
मग फोन करायचा ना आम्ही घरीत घरी